हॅलो, बोल ना, जेवलीस काय?
अ नाही अजून तुझं झालं?
होय, झालं बघ जेवण आताच काय कराल्यास?
काय नाही, बसलेलो असंच सहज. मग तेच विचारायला तू कुठेतरी फिरायला जाणार होतीस ना, विचारत होतीस मला परवा.
ते ग, मग तुला तेवढ्यासाठी कॉल केलता. कुठं आहे का, ठिकाण चांगलं माहित?
नाही, आता पावसाळ्यात जायचंय का आणि कधीतरी जाणार आहात?
नाही, आता पावसाळ्यातच जाणार आहे बघ, घरातले सगळेजून जायचं म्हणालेत. म्हणून म्हटलं तुला जरा माहित असणार, म्हणून विचारायचं म्हणलं तुला.
हा, हा, तसं पण मी ट्रीपला खूप ठिकाणी जाऊन आली आहे सोड. साऊथ इंडियाला वगैरे गे- लते. होय, जाऊन आलेय, कॉलेजमध्ये वगैरे बाबांनी लावून दिलतं नाही दोन दोन, तीन तीन दिवस.
साऊथ इंडियन हो, तिकडे जाऊन आलीस?
हा, इकडं गोकर्ण, मुर्डेश्वरला तेन.
हा, हा, हा.
हा, त्या साईडला ते सगळा भाग कोकणच- हो हान ना मंदिर वगैरे देवांत बघायला म्हणजे पूर्ण देव सगळं तिथं. साऊथ इंडियाला हम्म सगळे देव वे''--'' वेगवेगळ्या खरं असं म्हणाला समाधान. तिकडे गेल्यावर आणि पूर्ण कस साथ इंडिया लागलं त्यामुळे स तांदळाचे पदार्थ तां''--'' पाून बनलेले पण त म्हणजे हॉटेल्स वगैरे सगळ व्यवस्थित होत तिथ तीन दिवस गेले. तो आम्ही गोकर्ण मुर्डेश्वर आणि कुठ. कुठे कुठे ते पाच सहा गाव होते.
सात वाजता वर. होते हा हां,
हा हा, आम्ही पूर्ण एन्जॉयमेंट. बीएससी थड इयर ला असताना गेले होते ना मी.
हा हा, छान आहे क चांगलं फिरलेच किव्हा.
होय. मी मग मला सगळीकडे मी दहावीला असल्यापासून प्रत्येक ट्रीपला जाते.
भारी कि चान्स लागतोय तुझा.
अ होय मग आस ट्रिप चाललीय बा घरात बाबांना सांगितलं ना. की जा म्हणतात लगेच लावून देतात मग ते काय विषयच नाही मग काय जाव म्हणले की जायचं.
जायचं होय छानस आलेला कशाला सोडायचं.
मला फिरायची लय आवड आहे. ट्रॅव्हलिंग करायला लय आवडतेय मला.
हा भारी ना फिरायला मिळते त्यानम्ताने.
हा होय आणि कसं जर जाणारच असलीस ट्रीपला तर कोकणात जा. सिंधुदुर्ग तारकर्ली.
होय मी पण ऐकलय थोड थोड. मग आता तू फिरून आल्यास म्हणल्यावर तुला अनुभव जास्त असणार.
हा होय पूर्ण समुद्रकिनारा हिरवगार डोंगर. आणि असं म्हणजे कोकण कस वेगळंच फील येते.
हम् हम्, ते समुद्रामध्ये ते. नाही व्यवस्थित येतोय माझा येतोय काय डबल.
डबल माझा मला डबल यालाय.
नाही नाही मला व्यवस्थित येतोय.
हा म्हणजे कसं कोकणात गेलं की असं मनाला समाधान मिळतय.
हो मिळतेय होय ते कोकण सिंधुदुर्ग मध्ये मध्ये अस. त मंदिर वगैरे काहीतर आहे ना. कनाई किल्ला. हा हा, हा तेच की ऐकलंय मी.
हा हा, आणि कड्याला अशी उभारून वगैरे, होय छान आहे कोकणामध्ये पश्चिम किनारपट्टीला लागतोय त्यामुळ कसं. हिरवगाळ आणि डोंगर वगैरे छान परत निसर्ग पूर्ण नि''--'' स्र्ग तर एवढाच छान वाढतोय कोकणातला.
ते जहाजामध्ये जाताना छान वाटत असणार आहे ना.
अ लई छान वाटतय आणि त्याच्यात ते त्यांनी घालायला असं वर ते हे एक देतात. आणि ते बसवून घेतात तेव ते भारी वाटतय. तिथन- तिथपर्यंत जाऊपर्यंत. हा होय. जर जाणारच असचील तर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन देवआगर, तारकर्ली, गणपतीपुळे ही ठिकाणं चांगलीयत बघ.
चांगलेयत. ह, हां.
हा. आणि मालवण गो. होय. मालवण, सिंधुदुर्ग हे पण चांगलंय. कोकणातलं. आ. मालवणमध्ये जरा, अ सगळं नॉनव्हेजच अस
नॉनव्हेजय. ह तेच म्हणणार होते मी. मासे वगैरे जास्त असतात ना, तिकडं.
हा, मनच होत नाही, तिथे गेल्यावर. असं आम्ही फिश मार्केटमध्ये गेलो होतो ना. तिथली लो कं आपण जसं, रेग्युलर कांदे- बटाटे वगैरे घेतो ना तसच सेम त्या पद्धतीमध्ये त्यांनी मासे घेतात, वेगवेगळ्या प्रकारचे. खायला रोज.
बघ.
हा आणि माश्यांचे प्रकार तर, काय विचारू नक हुश्!. असे शिंपल्यात मासे होते परत छोटे- छोटे असे मासे होते. ते बघून सुद्धा एवढं बेकार वाटालतं. खर, एकेका ठिकाणी ती लोकं खातात.
खातात. खात असणार ना. तिकडच्या लोकांना. तू नॉनव्हेज खातीस, का नाहीस?
मी नॉनव्हेज नाही खात.
हा, हा, हा.
व्हेजिटेरियनय मी.
हा.
हा. मग देवागरनी श्रीवर्धनमध्ये कसंय. हा, तू पण नाही खात वय.
अं, हम्म.
हम्म. तिथं समुद्रकिनाराय, देवआगरमध्ये. आणि सुवर्ण गणेशाचं मंदिराय.
होय काय? मी पण ऐकलंय हे. हा. सुवर्ण गणेशाचं मंदिर.
हा. आणि हरिहरश्वरमध्ये, अ दक्षिण काशी असं प्रसिद्ध एक मंदिराय. कुठलं तर, मंदिरचाय.
मन. हा, हा. बोल ना.
हा आणि गणपतीपूळेमध्ये काय, तुला माहितीचय. समुद्री किनारा आणि गणपतीचं मंदिर.
मंदिर. तिथं पण खरं तेवढाच आहे. पण छान आहे ना. ते पण बघायला. गण
हा, होय. छान वाढतय तिथच गणपतीपात आणि तिथूनच रत्नागिरी जवळाय. तिथं सुद्धा एक कोणत्या तरी, रत्नागिरी काय नाणीजमध्ये बघ, महाराजांचा मठ हाय. आणि रत्नागिरीमध्ये समुद कोणते तरी महाराजयत. त्यांनी समाधी घेतलीय त्यात. ठिकाणी आणि त्यांच घर वैगेरे ते ज्या ठिकाणी राहते ना. म्हणजे मी गेलते. दहावीला, नाही. नववीला असतानं.
हा, हा.
मग त्यावेळी आम्हाला दाखवून आणलं होतं नाही नानिज मधलं. मग त्या महाराजांचं घर वगैरे सगळं दाखवलेलं आम्हाला. हा मग ते पण छान आहे आणि रत्नागिरीत काय संध्याकाळ समुद्रकिनारी जायच बघ सगळ्यात बेस्ट. हा तिथं पण खरं साईडला सगळं नॉनव्हेजच आहे मच्छी वगैरे असलंच मिळतय.
हम्म तर मच्छीचा वास नको वाटतोय.
हा खर संध्याकाळचा समुद्रकिनारा छान वाटतोय.
छान वाटतय का?
हा आणि तारकर्लीमध्ये गेलीस तर स्कुबा डायविंग- - एकदा नक्की कर.
होय होय मी रील्स बघते की तेज-
हा -होय तारकर्लीमध्ये आणि विजयदुर्ग- सिंधुदुर्ग हे किल्लयत पण हे किल्ल पण बघण्या सारख ते चांगलेत ऐतिहासिक आहेत.
हम्म. चांगलं. नाही बघुया की. चाललंय आमचं प्लॅनिंग काय - काय होत बघायचं.
होय चालतय की आणि तिथ म्हणजे खाद्य संस्कृती काय आता तिथली माहितीच आहे त्यांनी काय नॉनव्हेज वर जास्त- - त्यांचं
कीती जोरात? होय. मसाले वगैरे पण तिथं. म्हणजे भेटतात. चांगले मसाले तेन असत्यात म्हणतात. मग ति - तिकडून मसाले घेऊन येत्यात इकडे वेगवेगळे.
हम्म शाकाहारी तिथं तरी ते आंबोळी, भाकरी वगैरे उकडीच मोदक तेन मिळतात. खरं कसं आहे त्यांच्या जेवणाला चव नसत्या आळणी असतय जेवण.
हा हा.
हा आणि मासाहारी मध्ये काय मग प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे मासे सुरमाई - पापलेट वगैरे ते कोळंबी फ्राय एक कसल म्हणत्यात बघ ते.
होय माइ - माहित आहे मला ते.
हम्म. आणि कोकणाला भेट द्याला नोव्हेंबर आणि फेब्रुवारी बघ. हा काळ
हा आता लई पाऊस असणार नाही तिकडे खरं.
हा होय ब तेच की पावसाचं प्रमाण जास्त आहे म्हणूनच तुला म्हणलो. आत्ता जाणारायस क काय?
हा हा बघूया आता काय -काय म्हणतात अजून काय प्लॅनिंग चालूय पण अजून फिक्स असं काही नाही केलं.
हा आणि राहण्यासाठी म्हणलीस तर- - अ हॉटेल्सपेक्षा होम स्टे तिथं राहिलीस तर सगळ्यात बेस्ट.
होय काय?
कारण तिथं होमस्टे मधे राहिलीस क नाही तिथल्या संस्कृती आणि घरगुती जेवनांच की नई म्हणजे घरगुती जेवण कशा पद्धतीचं असतय हे कळतय.
हा हा.
हॉटेलमध्ये कस राहिलीस क नाही हॉटेल मधलं मग काय आपलं मसाल्यांचं जास्त जेवण हा आणि तिथं काय पूर्णपणे आपण त्यांच्या ह्याच्यात गेले म्हणल्यावर ते आपल्याला सगळेच
बर.
पण जर होमस्टे केलीस कुणाच्या तरी घरी म्हणजे तिथं असतील भाड्यान वगैरे घरं. पंढरपूरमध्ये कसं आपल्या असत्यात, तस हा असते होमस्टे पण असतात हां. किंवा ऍग्रो टुरिझम, ऍग्रो टूरिझम पण बेस्ट असते बघ. म्हणजे येणाऱ्यांसाठी काहीतरी ती, तिथं राहण्याची सोय असते मे बी.
हा हा.
हा मग तिथं गेलं कणी ते स्थानिक संस्कृती म्हणजे तिथल्या लोकांची संस्कृती कृती कळते आपल्याला
कळत्या हा त्यांनी पण आस हा घरगुती जेवण मिळत असणार.
हम्म. मग कोकणात जाताना रेल्वेनं प्रवास करणं सगळ्यात भारी
भारी हां
हम्म अ आणि परत मग आणि काय आणि कुठं तुझा काय बेत साऊथ इंडिया कोकन ट्रीप कुठं?
बघू अजून बघूया अजून काही नक्की नाहीये आमचं, ठरलेलं काही नाहीे असं, चालू ये मुलांचं पण आता कॉलेज वगैरे. पण चालू झालेत ना आताच मग त्याच्यामुळे होय नाही होय नाही. चालू आहे. मला जास्त म्हणजे सिंधुदुर्ग बघायचंय..
होय काय हं बघूून ये एकदा नक्कीच खरंच छान हाय
हा तेच.
अ आणि साऊथ इंडियाला म्हणलीस तर कोणतं बर केरळ, कर्नाटक, तमिळनाडू ही सगळी. म्हणजे केरळमध्ये बॅकवॉटर आणि निसर्ग आहे कर्नाटकात ऐतिहासिक स्थळ बघायला मिळ तात आपल्याला तामिळनाडू मंदिर आहेत, हा तमिळ तामिळनाडू आणि तेलंगणा तेलंगणाकडे तेन तिकड तेच मग केरळमध्ये गेलीस कणी.
हां
अ चहाचे मळे आपल्याला बघायला मिळतील बघ केरळमध्ये. चहा कॉफी आपल्या, ब्राझीलमध्ये कॉफीची मळे आहेत.
होय.
हा तमिळनाडूमध्ये कसं वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरच आहेत, कन्याकुमारी आणि रामेश्वरमचं.
हा.
ते कन्याकुमारी काय सूर्यास्तासाठी प्रसिद्